हा, हॅलो?
हा, बोला ना.
आहेत का?
हो.., आहे.
झोपल्या होते का? हो-हो.
नाही तुमचा आवाज थोडा असा बारीक येतो.
हां माझं आहे ना काय प्रॉब्लेम आहे काय माहिती बारीकच येतो ये.
हा पावसामुळे तुम्हाला रेंज नसेल.
तेच न पण घरात वायफाय बसवलेलं आहे ना.
ह तरी पण त वायफायचा प्रॉब्लेमच होतो रेंजचा प्रॉब्लेमच होतो.
हो, ना. आणि हे थोडंसं पावसामुळे ना, लाईट पण चालली जाते कधी-कधी. मग ते कमी-जास्त रेंज येऊन जाते ती. वायफायची, हम्म.. तेच ना. तेच, म्हटलं.
बाय.
आपल्याला रूढी-परंपरावर बोलायचं आहे. तर आताचे रूढी कशी चालू आहे. माग म्हणजे जुनी कसं आहे ते परंपरा आपल्या नाही का.
हो जुन्या पिढ्यानपिढ्या खूप व्यवस्थित पद्धतीने चालत होत.
हम्म ते फॉलोही करत होते प्रत्येक पिढी. त्याच्यामध्ये जाऊन म्हणजे ते विचारणे करत होते की हे कशासाठी करायचं हे का करायचं?
हम्म. आता खूप विचार करतात.
इ तेच ना आता जर टिकली लावायची असेल तर कोणी म्हणत नव्हतं डोक्याला काब्रत टिकली बाबा अशी तर ते म्हणजे व्यवस्थित दिसायच्या छान म्हणजे ते रूढी परंपरागत चालू होत्या. म्हणजे एक ते आपण बुद्धीचं पूजन करतो ग ते पहिल्या बाया करायच्या अस मस्त छान कुंकू वगैरे लावायच्या. माजी आजी त भारी कुक हम्म साडी
ह ते काष्ट टा वगैरे जुन्या बायका म्हणजे खूप असं व्यवस्थित का सगळ्या परंपरा हे करायच्या सण असल तेव्हा सुद्धा.
हम्म.
पायच्या सगळ्या ह सण असेल तेव्हा ते काटपदर साडी ते सगळे साज वगैरे मस्त वेअर करायच्या आता कोणी करत नाही तसं.
नाही आणि ते एक हे झालेलं आहे एक हम फॅशन झालेली आहे आता ती तर पहिले त्या होत्या त्या तश्या आता दिखावाय फक्त. म्हणजे
आताचं जनरेशनच वेगळं आहे.
दिखाऊ हा दिखाऊ मते आप आपली परंपरा आता रूढी परंपरा
खूप पहिल्या प्रथा वगैरे म्हणजे खूप असं वेगळं होतं आता आजकाल लेडीज काही सोण किंवा काही प्रथा असतात रुढी असतात काही पाहतच नाही.
हम्म मग ते आता म्हणतो ना आपण कि ये आला बाबा सण आला आता हे करावं लागेल त्यांच्या आठ दिवस अगोदरच सुरु होऊन जायच्या आपल्या. आजी वगैरे ज्या होत्या त्या. के बाई हे सण यालेला हाय आ आता ते हे करू ते करू आता आषाढी एकादशी आली. त्याच्यासाठी मग काहीतरी चकल्या वगैरे बनवून ठेवायच्या. छानपैकी काहीतरी करून ठेवायच्या ते भगर वगैरे दळून ठेवायच्या. म्हणजे वेळेवर लाडू वगैरे पण म्हणजे खा खायला पण तेवढं राहायचं आणि पूजा हम्म.
पूजा वगैरे पण व्हायची सगळं पहिलं दिवाळी दिवाळी म्हणलं की पहिला आठ दहा दिवस असायची नाही म दोन दिवसांतच संपून जाते.
हम आता काय सगळं दिखाव आहे. आणि भरपूर रात
गणपती उत्सव वगैरे तर किती साजरा करायचे पहिले दिवस
हम्म गणपती भारी साजरा व्हायचा.
तर गणपती विसर्जन करून टाक
हो. आणि नाही आणि ते गणपती पण कसे आलेले आहेत आता पी ओ पीचे गणपती आलेले आहेत.
हो.
ते त्याच्यामुळे प्रदूषण होतं पाण्याचं.
हा ना परंपरा राहिला नाही आता पहिल्यासारख
हम्म पहिले लोकं कसे स्वतः म्हणजे हे करायचे स्वतःला त्रास होईल पण दुसऱ्याला त्रास नाही द्यायचे ते जास्त नाही करायचे आता कसं महे मी चांगली राहील पण मी कोणाचं काही हो म्हणजे असं चालू आहे आता म्हणून परंपरा राहिली नाही नी रूढी राहिली नाही आपली आता फक्त दि खाऊ पण नाही प्रत्येक गोष्टी करायच म्हण
पहिल्यासारख्ये हा पहिल्यासारख्या संस्कारच नाही आहेत मुलांच्यात त्याच्यात त्यामुळे त्या परंपरा चुकत गेल्या सग
हा जीव्हाळा होत प्रेम होत एकमेकांवर आमचे काकाही यायचे लांब लांबून दिवाळीला गणपतीला सुट्टी टाकून. तेवढे दिवस राहायचे मग सगळे एकत्र जेवायला बसायचे सगळे एकत्र कत्र गप्पा मारायला सगळी एकत्र चहा पाण्याला म्हणजे तो एक पर्वणीच राहायची घरातली.
हो ना आता काहीच नाही. मामाच्या भांवाला सवड नाय भेटत ना आणि काकाही यण
काकनी येत नाही मामाही येत नाही.
कोणी येत नाही पहिले आपल्याला कळायचं मामाची मुल कोण काकाची मुलं कोण नातेवाईक कळायचे आता नाते तेवाइक नाते ठेवतच नाहीत तसे
हम्म आता काय दोन दोन जण अस त्यामुळे आता नातेवाईक पण राहणार नाही एक एक मुलगा दोन दोन मुलग मुलं घरात तेही बाहेर देशात जातात. जातात किंवा बाहेरगावी जातात. घरात ते दोन तर दोनच राहतात मग. असं जे वेगळंच हे झालेलं आहे आता बघायला मिळतय. आणि मग तशा याच्यात तुरुडी परंपरा कुठे माणूस धरणारे? करणारे कुटुंब राहिलं तर माणूस सगळ्यांना सांगतं की बाबा असं नाही रे असं करायचं. म्हणजे म्हणजे जुन्या आपल्या आजी लोक व राहायचे ना त्यांच्या जवळ किती राहायचं खजिनाच राहायचा सगळ्याच गोष्टींचा. गोष्टींचा असो गाण्यांचा असो किंवा सगळ्या गोष्टींचा संस्काराचा असो खजिनाच होता त्यांचा
तेच ना हो. आता पहिल्यासारखं प्रेम काही राहिलंच नाही ना
हम्. जिव्हाळा प्रेम सगळं लांब चाललं गेलं आणि मोबाईल आ मूळे हे ना खरच ह गोष्टी खूप लांब पडून गेल्या आणि आता मी बघते ना आधिक मास् पण तसाच साजरा झाला आपला कि नुसत देखावासाठी रील्स टाकायच्या चांगलं चांगलं डिझाईन बिझाईन करायची
चांगल चांगलं हा गरीब माणसांनी काय करायचं?
करायच ते चांगलं चांगलं घताय सगळ करताय मग ते गरीब मा नाही नाही मग ते त्यालाही वाटतं ना म्हणून या गोष्टी ते खूप असं येऊन गेलेलं आहेत शोवभाजी जास्त पहिले करायचे सगळं करायचे पण दिखावा नव्हतो
मग गरीब माणसानी काय करायचं
हम्म असं त्यालाही वाटतं बिचाराला
ते सळं इं्स्टाग्राम म्हणजे सोशल मीडियामुळे इं्स्टाग्राम व ते सगळं माझं जे ट्रेंडिंग व्हिडिओज वगैरे करतात
जास्त वापर होतो
त्या वापरामुळं सगळ्यांचं हे म्हणजे लक्षभेधित होतं तिकडच
हम्मम जास्त वापर होतोय खरंच म्हणून असं याचा आहे ना वापर खूप कमी करायला पाहिजे थोडस ऑनलाईन
सोशल मीडियाचा वापर कमी केला पाहिजे पण माणसं कोण ऐकत नाही सोशल मीडियाचा वापर वगैरे तर तर करतातच
प ते कसं स्वतःलाच आपण हे करून ठेवायचं नाही बाबा मी एवढा वेळ बघणारे एवढा वेळच करेल बाकीच मज मज काम धे कोणाल करायचे जे आपण आपल्याला टाईम करून ठेवायचा प्रत्येक गोष्ट चांगली पण असते आणि वाईट पण असते म्हणून आपला हम परंपरा रूढीचा किंवा याचा र्हास नको व्हायला पाहिजे पुढे पुढे
नाही बला
ज ये ना ते तशीच चालू रा्यायला पाहिजे त्याच्यात काही ॲड असं काहीतरी नको टाकायला पाहिजे असं जर राहिलं तर मग पुढे आपण मुलांना कायतरी सांगू शकू पुढच्या पिढीला नाही बाबा असंच व का शुद्ध नाही तर मग त्याच्यात काहीतरी तोडमोड करून टाकलं हेि आय बाबा बरडी परंपरा नाहीच होणार मुलांना असणारच नाही त्या गोष्टी मग असं
तेच मॅग आपण जर नाही राहिलो तस तर मुलांना पण समजणारच नाही
हा असं आपण जर खरंच समजणारच नाही मुलांना
हं
म्हणून आपल्या आपली खूप हे त्याच्यात आपलं खूप म्हणजे अ मोठं अं परीक्षा येततील की मुलांना सांगणं त्या गोष्टी करून घेणं तेच तेच सांगणं
हम्म
या गोष्टींकडे आपण लक्ष द्यायलं पाहिजे खरंच मोबाईलचा पण वापर आणि इतर लोकांशी चांगला संबंध नातेीवाईकांशी चांगला संबंध म्हणजे तेव्हाच कुठे पुढची पिढी घडेल नाही तर मग भाऊ मी काम करतेन तू मोबाईल धरून बस हे मग आपण पुढच्या ककडीला काहीच घडत नाही मग काही उपयोगाचं नाही ते
आता काय सोशल मीडियामुळ सगळ्यांचं लक्ष तिकडंच केंद्रित आहे
हा आणि मग मोठं झाल्यावर मग मुलं तेच करतील ना मग त्यांना पटेल तेच असं.
हो.
वाईट परिस्थिती आहे पुुढे खूप.
खूप वाईट.
बाकी तुमचं काय चालू आहे बरं आहे ना?
हो बरंय.
हं चालेल चालेल मग घ्या काळजी आता.
हो हो चालेल छान वाटलं तुमच्याशी या विषयावर बोलून.
मस्त हो मस्त वाटलं छान चालेल चालेल ना.
हो
ठीक आहे ठेवु मग?
हो हो चालेल.
ठीक आहे चालेल बाय.